कानू बिएकच करालिया कानू
तुम्ही हा तसं नाही म्हणत, पण मग जस कटच झाला. म्हंटलं तुमच्या पोरीला लई आवरू लागत, असंना आता काम धंदे सगळेच
न्या पीठ हा मी पीठ मळलं आणि ती पोळ्या कराय लागली आता. हा दोन चार दिवस राहंलत मग तिच कर, ना फोन केलत तर गेली आज गेली होती माट
हाव का बर रविवारी ते कामी पडतं असंन.
करती बाई ह येते दोन चार तास निव्हती, बसती मग गप्पाचं मारून घेत ह्
हम्म बर आहे मग कोणाचं देवाचं काय घेतयं तो खेळून राहिला बाई ह्या गल्लीतल्या, पोरी आहं त्यासगं खेळतो. म् पैशाच काय बाई ये, जा मला कोणी नाही येतो अस.
लागतं तेच की ऐक आता.
नाही- नाही आशाचं येत मसा माय आमच्यात मुसनं नाही फेडणं होणार एकतर पहिले काय बोलले गाडी रिकामी पहिले सगळ ह जाऊ द्या. काय करते आम्हाला आजपासून इथं शिगून काय चुलत वर्तुळी आम्ही रुसतो बया
हाव बाई आता पैसे जमा करती. हा करन.